हॅलो.
हॅलो हो येतोय बोला.
एक मिनिट हा तुमच्या एकदम बारीक येतोय मला. हा हो येतोय एकदम बारीक येतोय पण. हम्म
आता येतोय.
हो येतोय पण असं नॉर्मलच येतो नाही कां जास्त
हा हा हा हा नाही मला ना प्रॉब्लेम येतो आहे वाटतं वॉल्यूम तर फुल केलेला आहे.
अच्छा अच्छा हम्म काय म्हण कशा आहात. मी पण एकदम मजेत आहे. काय चालू आहे.
काय नाही सध्या त घर कामच ह हो तुमच ह नाही नाही अजून
नाही का अच्छा त्यामुळे काही नाही पण त्याच असेल ना रोजच रूटीन चेंजेस असेल.
तेच चालय हो बरेच चेंजेस आहे आता चाल केमस्ती
हम्म अजून लहान आहे. तोपर्यंत होणार ह खूप सांभाळाव लागत असेल. पण
हो आणि तुम्हाला
माझी मुलं मोठे आहेत. एक कन सकाळी जात हो एक दुपारी जातो स्कूल नववीला एक आहे. आणि एक तिसरीला आहे मोठे आहेत. हम्म्म
काही उठून नाश्ता डबा
सकाळी पाच वाजता उठायला लागत मुलाला माझ्या मोठ्या आणि मला त्याच आवरायचं वैगर तर मुलं कशी रात्री लवकर झोपत नाही त्यांची झोप पण पूर्ण होत नाही, काही नाही त्यांना सकाळी फोर्स करून करून करून उठवावं लागत. उठा उठा उठा मग त्याचा आवरायचं सगळं. व्हॅन येते. त्याला घेऊन जायचं. सोडून द्यायचं. थोडस वॉक घ्यायचा.
बरच शिकायला मिळेल मग मला तर, पुढच्या वर्षापासून हे टाकायच.
अच्छा एवढे लवकर म नका टाकू ना. हा मग काय नाही.
सात वर्ष झालंय
हो बरोबर आहे जॉब वगैरे करत होते का तुम्ही मग? अच्छा, त्याच्या आधी पण नव्हता ना जॉब?
हां त्याच्या आधी होता हां होता. त वर्षाचं त झालंय करियर गॅप म्हटलं आता वर्क फ्रॉम होमच बघूया. म्हणून चाललंय काहीतरी हां.
नाही वर्क फ्रॉम होमच बरोबर आहे.
हां तेच म्हणजे कसं बेबीला सां
सांभाळता येतं त्याला पण हो आणि आपण दुसऱ्याचे विश्वासावरती पण नाही ठेवू शकत ना.
अर्ध लक्ष इकडे कामाकडे लक्ष नाही.
नाही आणि जुने लागत एकत कस हुन जात लहान मुलांना घ्यायची तुम्हाला आता ती सव सवय लागली सारख रोजची ह त्याच्या डेली रुटीन आणि एकदम बाहेर जायचं म्हटल्या वरती खूप हाल होते, आपल्यांनाच उलट आठ क करमत नाही.
तेच ना कधी असं झालं ना की, म्हणजे असं सोडून जायची इच्छा होत नाही, बाहेर गेलं म्हणजे पटकन घरी यावं असं वाटतं.
हो आणि ह बाहेर एवढं म्हणजे कि पाच, दहा मिनिटं पंधरा मिनिटं अर्धा तास ठीक आहे.
तेवढं तेवढं ठीक आहे आणि जॉब करायचं म्हण तस ठरलं तर नऊ तास जावं लागतं. मग तो जेवला असेल का? झोपला असेल का पडला तर नाही. टेन्शन येत म्हणून म्हटलं, जॉब नको सध्या तरी एकदा स्कूलला जायला लागला का मग टेन्शन
हा आणि त्यांच समजायला लागलं ना नंतर मग काय वाटत न आता आपण ते सगळे डिपेंड राहणार.
हां, हो तेच ना जेवणाचाही प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा कधी खातात कधी नाही खात
हो अम्म भरवावं लागतं आणि बळ जबरी हम्म
च म्हणजे खातो सगळं जे दिलेलं असेल ते.
हां.
तरी खाण्याबाबतीत नखरे नाहीये त्याचे. खूप आधीपासून हां. आधीपासूनच स्टार्ट केलेलं ना त्याला
हा.
भाजी पोळी खातो. सग हा हो पूर्वीपासून फक्त एवढंच की मनात आल की तेंवा गोठ नाही तर असं भरवलं तरी नाही खाणार
हो मस्तय मग म्हणजे एकदम तुम्ही रुटीन छान लावले
हो म्हणजे आता कसं कधी आपण बाहेर गेलो आपण आता कस स्पेशल डिमांड नाही करू शकणार ना त्याच्यासाठी की नको माझं बाळ फिटकच खातो ति खट नाही खात असंच नाही तसंच नाही मग त्याला रेग्युलर जे घरी बनायचं तेच बनवलेल असं काही वेळं बनवलं नाही त्याच्यासाठी कधीच नाही
नाही ना मग
हा लहान होत तेवढा होममेड सरल्याक दिलं. आठ महिन्यापर्यंत दिलं आठ नऊ महिन्यापर्ंत नव्या दहाव्याहिन्यापासून तो खायला लागला ह खूप आधीपासून सवय लागली त्याला मग
नाही उलट छान अशी सवय पोळी भाजीची असेल ना मग काहीच नाही नाही तर पोरांना कस आजकालच्या वरचच लागतं हे
हो तस त्याच काहीच नाही की चॉकलेट साठीच हट्ट करेल कोणी चॉकलेट दिलं तरी घेतली तर देऊन असं काही नाही की हा ती खायलाच पाहिजे का काय हा बाहेर गेल्यावर जेवणाचं मात्र सगळं वाटतं सूप घेतलं तर सूप प्यायच पापड घेतला तर पापड खायचं सगळं सगळं खाईल
भारी आहे मग मस्त आहे.
नाही छान मग त्याच एकदम नाही का हम्म तशी सवय त्याला झाली ना आता तशीच त्याला सवय राहणार
कोणाकडे कधी गेस्ट म्हणून गेलो कधी काय तर कसं टेन्शन नाही राहणार मग
हम्म खरंच आहे खरंच आहे.
बाकी हा आता जातच असते आता ही जायचंय परत लग्न आहे घरी. मस्त एकदम भाहेर
यावेळेचा अधिक मास सगळ्यांचाच छान होता.
इंस्टावर पण डेकोरेशन वगैरे बघितले एक्सपेक्टेड तसं झालेलं असं म्हणून सगळ आण सगळं मस्त
हम्म आहेच ना स्टेटसमुळे. फोटो बघतात एकमेकांचे तर मग प्रत्येकाला उत्सुकता असते. हम्म.
पलं कसं होणार? समोरचे येणारे व्यक्ती त्यांच्यासाठी आपण कसं करायचं? डेकोरेशन कसं काय होणार? त्याच्यामुळे आयडिया हां आयडिया मिळालेली असते ना? त्याला की हां असं डेकोरेशन कराय चंय किंवा काय आता आमचं इथं नणंदबाईच बी पहिलं पहिलं
अच्छा हां हां.
तिथलं तर एकदम सरप्राईज मस्त डेकोरेशन लिफ्टपासून डेकोरेशन सग ळं जेवणाचं एक
खुशच एकदम सगळे.
हो एकदम खुश मस्त चौरंग, पाट हां हो ये म्हणजे त्यांना अन पेक्टेड होतं होतं माहिती होतं की डेकोरेशन करत आहेत थोडंफार पण असं करणार
हम्म.
म्हणजे मीच केलेलं डेकोरेशन पण असं वाटलं की, एकदम प्रोफेशनलकडनं त्यांनी विचारलं कोणाला बोलवलं? म्हटलं आम्हीच केलेलं म्हणून अजून जास्त आनंद की म्हणजे कसं आपले फिलिंग्स असतात त्याच्यामध्ये.
हो. हो हो बरोबर आहे ना. हम्म. हो प्रत एकदम छान एकदम मस्त झालं हो सगळे छान म्हणजे घरी पण डेकोरेशन वगैरे केलं होतं मस्त बाहेरूनच स्वागत वगैरे छान घरी गेल्यानं तर मग हम्म क्षण वगैरे जेवण एकदम मस्त सगळं एकदम नाही का असं एकदम छान केलं होतं म्हणजे मागेपर्यंत जे जे अधिक मास होतं त्याच्यापेक्षा पहिला अधिक मास असा असतो सगळे उत्साही सगळेच
हो ऍक्च्युली असं मी पण फर्स्ट टाइम बघितलं म्ह णजे की असं अधिक मास की याच्या आधीचे क कोणाचे व्हिडिओज नाही किंवा फोटोज नाही का, काहीच नाही फक्त ऑप्शन करताना आणि आपण घेतले काही दागिने घेतले तेवढंच तेवढंच फक्त यावेळेस तर असं ना की लो कांनी हायर केलेलं फोटोग्राफीसाठी, फोटोशूट सगळं सगळं सगळं केलेलं. म्हणजे व्हिडिओजपासून सग ळं प्रत्येकाने एकमेकांचं बघून हाऊस केले सगळ्यांनी केले.
हो हो मस्त झालं. सगळ्यांचं हम्म.
ग्रेड झालेत.
हो खरंच आहे खरंच आहे.
काही असलं का मग पटकन डे कोरेशन बघायचं आयडिया मिळाली व्हिडिओज मिळाले का झालं.
हो आधी कसं होतं आपल्याला नाही समजलं तर आपण मोठ्यांना विचारत होतो कोणाला नाही समजलं तर पण आता कस झालंय मोबाईलमुळे एक तर फायदा आहे की आपल्याला पटकन पाच मिनिटात गोष्ट समज ते पण आणि आपण ते करू पण शकतो लगेच मग त्याचा फायदा
ह फायदा तर आहे नुकसान आहे तसच आहे पण सगळ्या गोष्टींच तर दोन्ही बा
हो तेच ना नुकसान पण आहे फायदा पण आहे हो खरच ना
तूर्वीच कसं आता आपल्याला माहित नसायचं आता विचारणार यांना माहिती नाही दुसऱ्यांना विचारणार आता तर युट्यूब ओपन केला टाकलं कि एकदम सगळ्यांचे सल्ले मिळतात असं केलं असं
हा आणि प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत प्रत्येकाच ऐकून घ्यायचं कोणाच पटतं कोणाचं नाही त्याच्यापेक्षा हे कसं तो ती बघितलं पटलं आपल्याला केलं टेन्शन नाही
घरच्या मोठ्यांना त्यांना एक्झॅक्ट आठवत नसत की हा हे असंच होतं मग सांगितलं हा हा हे होत
हा हाा यतंच असंच होत सगळीकडे हो सगळीकडे मा परिस्थिती सद्या
हा तेच रा आता तर काय आपल्याना स व्हायचंय
हम्म
आताच आपल्यालाच अपडेट व्हायचंय
हो नोकिया जमान्यापासून फाय जी पर्यंत आलोय आता तयच चालू झालं हो मग एवढे डेव्हलपमेंट झाले पण करती हम् हम् हो आता हा ठेवायचाच लहानं मुलगा आता स्कूल हो स्कूल मधन येईल मोठा ट्युशन ला गेला आहे त्यामुळे आता करायचं चार
ह हे ग रॅपिड रॅपिडॅ
हम्
चहा चा वेळ झालाय आता तर काय उपवास आमचा
आज काय शुक्रवार
नाही प्रदोष
प्रदोष हा प्रदोष आज
भोलेबाबांचा
भोले बाबांचा आता सोडायचं असेल सातच्या आधी सोडाव लागतो ना तो
हो कधी कधी होतं लेट पण कधी कधी होऊन जातय लेट झालं तरी म्हणजे प्रदूषजे पूजा असली पोती नैवेद्य ते करताय करायचं चार नंतर जेवण आपल्याला दर महिन्या दर पंधरा दिवसात असतं एकादशी नंतर
अच्छा हा हा हा
मग पंधरा दिवसात ना असच नाही अखंड कायमस्वरूपी म्हणजे ते सोडायच असेल तर ब्राह्मणाला मग विधी वगैरे करायला लागते त्याला
मग तुम्हाला भरपूर वर्ष झाली करत असणार ना? खूप वर्ष झाली कर तात तुम्ही?
पाच वर्ष झालेत म्हणजे लग्न झाल्यापाासून हां ल ग्न झाल्यापासून करतोय कारण हे लग्न आता हे सग एवढे सगळं हे
मस्त ए ना. अच्छा, छान तुमच्याशी बोलून खूप मस्त वाटलं मला. ओ चालेल केव वयचं ल वेळू ओ.